हा नमस्कार हो हो येतोय
आपण बोलूया पदार्थनी बनती हम्
हो चालेल चालेल
पदार्थांवरती आता मी खांदेश तिकड त्या तिकडच्या साईडचे त्याच्यामुळे आमच्या इथे स्पेशल आहे ना एक द वरणबट्टी म्हणतात तिकडे वरणबट्टी आणि वांग्याच भरी इथे स्पेशल आहे आणि शिभाजी हॉटेल ची स्पेशल आहे त्याच्यामुळे ना हा म इडे आले की म्हणजे इथे ना वांग्यांच जे जी टेस्ट आहे ना जी चव आहे ती दुसरी कुठे मिळत नाही वांगे सेम कुठे मिळत नाही कारण तिकड ां दुसकड बियांच प्रमाण जास्त असत आणि डच्या भागातलं जर बघितलं वांग्यांमध्ये बियांचं प्रमाण खूप कमी असत मग एक फेमस हा इथला फेमस आमच्या इथे वांग्याच बरीच जास्त आहे आणि ते पण लवांगी मिरचींचा वापर जास्त प्रमाणात असतो आता बाकी त काही कस लोकांना अस एकदम खट वगैरे चालत नाही हे ना एक तर खूप भकं खाणार किंवा मग काहीतरी त्यात गूळ वगैरे टाकून असं गोडामट खात असग गुजरात साईड गेले तिकडे प्रत्येक पदार्थांमध्ये ह ना आणि इकडे खांदे साईड मध्ये ना तेलाच प्रमाण आणि ते खट म्हणजे खूप जास्त इकडच्या लोकांना तर तशी भाजी नाही मिळाली कुठे तर ते म्हणतात की बेचावज दुसरीकडे बाकी तुमच्या इकडे काय फेमस
आमच्या इकडं पुरणपोळी वगैरे हेच
हा हा हा तुला असं काही एकच रेसिपी वगैरे आठवते एककाशी बोलवता वगैरे काय माहितीय तू एखादी रेसिपी सांगली सांगती हम्म
अं कसली सांगू तुम्ही विचारा मला आता रेसिपी
फेवरेट का तुझं एकदम आवडत आहे की बाबा मी स्पेशल बनवू शकते
हा हा म्हणजे असं चायनीज व म मंजुर करायचं ठरलं तर कसं करणार पहिले अ आपल्या मला सोयाबीन भिजत वगैरे घालायची भिजल्यानंतर ती मस्त अशी उकडत टाकायची उकडल्यानंतर त
म्हणजे तू याच सांगते सोयाबीन चिली
हो
हा
हम्म सोया सॉस वगैरे ग्रीन चिली हे आठ नऊ प्रकारचे सॉस भेटत ते टाकायचे त्याच्यानंतर लाल तिखट जरा मिरची वगैरे आणि कनफ्लावर भेटत त्याची लेअरिंग द्यायची मर
हम्म हम्म हम्म हम्म
लेअरिंग दिल्यानंतर तळून घ्यायचे स्यबीनजी भिजवेल राहते ना चिकन फ्लावर मध्ये टाकलेली ती तळून घ्यायची उ तळल्यानंतर मग ते ग्रेवी मध्ये टाकायचं परतावायचं
हम्म हम् बरोबर आता मग आमचीकडे ना आता. वांग्याचे भरीत तर बरीच स्पेशल आहे ना आता इकडे प्रत्येक ठिकाणी दुचकडे ना बनवायची पण त्याची कशी डायरेक्ट मग ते वांग हे भाजून घेतो बरोबर आणि हे बांग्याच ते साार काढून, मॅश करून ते डायरेक्ट फोडणीमध्ये घालत म्हणजे सगळे आपलं टोमॅटो, कांदा, वैरे घालून. ह ना ते डायरेक्ट पालतात दुसरीकडे पण इकडची रेसिपी आपल्या खानदेश साईडची रेसिपी कशी त्यांची. वांग अगा हे त्या अशीे कट मारून घेतात आधी, त्याच्यामध्ये लसण लसूणचे काय हे असतात ना पाकळ्या. सोलून त्या तर हो ते आपण कट केले केलेले त्या वांग्यात तर ते टाकत. लसूणच्या पएक एक चारी चार पाच बाजून मग ते थोडं तेल लावून ते गॅसवरर थोडं जस आपलं भागून झालं का, काढून त्याची सल काढून बाजूला ठेवायच मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मेन साईड काय त्या भरीच इकडच्या साईड ला कांद्याची पात असते का आपली, हो ती कांद्याची पात जास्त प्रमाणात घालतात दुसरीकडे केलं ना भरीत ते कांद्याची पाच प्रमाण म्हणजे वापरत नाही दुसरीकडे, आ टोमॅटो काढण्यामध्येच करतात मग इकडे कांदाायची पात कोथिंबीर झाली लवंगी मिरची लवंगी मिरची आणि लसूण जिरं झालं. पण ठेचा करून घ्यायचा आपला हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घ्यायचा, बरोबर त्या साईड वर ठेवायचं नंतर मग फोडणीसाठी अ, जिर आणि थोडसं एक दोन तुची घ्यायची परत, त्या फोडणीमध्ये ना आपण जे हे केलेलं होतं का वांग्याचं भरीत मॅश केलेलं होत बाजूला
हो हो.
कां कांद्याची पात जास्त घ्यायची मग थोडी कांद्याची पात त्या वांग्याच्या मॅच मध्ये टाकायचे. टाकायच आणि ते पण थोडं खुटायचं. मग आणि थोडीशी कांद्याची पात साईटला ठेवायची मग फोडणीमध्ये आपण परत मग जिरं, आणि कांद्याची पाात आणि जोे ठेचा केलेला आहे का तोे परतवायचा. नंतर हे जे मिश्रण आहे ना, थोडं मोज ते परतवून झालं का चांगलं हे वांगेच भरीत मिश्रण त्याच्या टाका्यायचं. आणि ते मोजून पाच एक मिनिट हे करायचं म्हणजे. कच्च पक्क म्हणत इकडे नाही तर असं पूर्ण ते शिजू देत नाही. कारण ऑलरेडी आपलं वांग शिजलेलं असत ते बाहेर, पण ते हा, ते कांद्याची पत हिरवीच्या हिरवी राहिले पाहिजे मग त्या अशा प्रमाणात परतवायचं ते म्हणजे जास्त काळने झाले पा हिजे नंतर वगैरे टाकून मीठ वगैरे टाकून, ते खायचं बघ कितीतकं सुंदर आणि ना, तेलाचं प्रमाण जास्त असतं इकडे. खूप तेल वापरत खांदी साईड मध्ये. एक हा एक. कसं एक पूर्ण आपला एक पूर्ण बोट बुडेल इतकं तेल पाहिजे भाजीच्या तेलाचं प्रमाणात असतात. मग तवा इकडची भाजी चमचमीच झाली अशी भाजी असं म्हणतात. तो बिना तेलाची भाजी तर खाणारच नाही बाई. वांग्याच भरीत स्पेशल हो खूप इकडे स्पेशल आहे ते. हॉटेलमध्ये जरी गेलं ना तर ती टेस्टच आपल्याला कुठे मिळणार दुसरीकडे. जिकडच्या भागात मिळते हं
हमहम आणि मांडी हे कसं करतात डाळ बाटी.
डाळबट्टीच ना डाळबट्टी आता मग रव्याची बनतात म्हणजे क्विक एकदम इजिली पण कशी कमी याच्यात कमी टायमा मध्ये झाली पाहिजे म्हणून रव्याची बनवतात पण खानदेशी भागात हे ते याच वेगळं हे बनवायचं असं पीठ. त्याच्यामध्ये गहू आणि मक्याचे दाणे असतात ना मक्याचे दाणे आणि गव्हापासूनते बट्टीचं पीठ तयार करतात मग थोड ते त्याची भरडी जाड असते एकदम. असं जसं पीठ असतं ना आपलं, तसं नाही मग थोडं जाड बारीक ग दळायचं असं ते. मग ते पीठ हय ना इकडच्या भागात असो दळून ठेवतात मग कसा कोणा आला की मग ते बट्टीच पटकशी हे करायला नाही का? मग ते आता समदा ते पीठ अन घेतलं त्या बट्टीच सा पीठ काढलं त्याच्यामध्ये ओवा टाकायचं. मीठ टाकायचं होळी हळद टाकायची. थोडा नॉर्मली सोडा, खायचा थोडा असतो तो. आणि ते मग पाणी टाकून असं घट्ट मळायच एकदम. असे आपण गोळे तयार करू शकू त्याचे असं म्हजे तेल वगैरे टाकून असं एकदम घट्ट तर मळायचं मग थोडं अर्धा एक तास साईड बाय ठेऊन त्याचे ना असे मोठे मोठे गोळे तयार करायचे. आता कोणी, कोणी काय करत की अ चाळणीवर अ हे तळत, वडी तळत ते नाही तर मग आपली हे असतं ना इडलीचं भांड
हम्मह.
काही आता जना आता ज्यांच्याकडे इडलीच याचं पात्र नाहीये समजा भट्टीचं पात्र ते स्पेशल त्याच्यासाठी हा ते नसलं तर मग काय करायचं ते इडली त्या भांड्यात ना गोळे करून ठेवायचे सगळीकडे. ते वाफ पाहिजे आणि ते ू घालून जसं आपण आतमध्ये शिजतो कि नाही ते बघत नाही का? हा मग तसं चेक करात राहायचं मग ते शिजलं का काढून घ्यायचं. थोड थंड झालं का त्याचे चार काप करून तुपामध्ये तळायचे आणि आपण वरण करतो तस साधं वरण आणि घोटलेली वांग्याची भाजी म्हणतो इकडे आम्ही घोटलेली म्हणजे कसं वांग्याची भाजी तेच लावून मिरचीचा ठेचा टाकून साधे मानगे असतं ते कापून जिऱ्याचे फोडणी देऊन ते कुकरमध्ये लावायचं. आणि पाणी टाकायचं जास्त, मग ती आता दोन शिट्ट्यांमध्ये आपली वांगी भाजी होते तिथे तीन किंवा चार शिट्ट्या करायच्या म्हणजे ती खूप एकदम द्यायची ती भाजी. मग ते बाहेर काढून मॅश करायचं पूर्ण नंतर मग जिरां टाकून ती फोडणी द्यायची वेगळी त्या वांग्याची भाजीला. मग ते म्हणजे असं अ वांग्याची भाजी बट्टीडाळ भात याच इकडच स्पेशल ते पण जेवणहे बऱ्याच ठिकाणी ना लग्नांमध्ये, हम्म, लग्नामध्ये हे जेवण असा.
अच्छा छान आहे. छान बनवता.
बाकी तू काय सांगणार? असं तुझा असं काही फेवरेट पदार्थ आहे काही कि बाबा हेच आवडंत मला असल असेल नाही का स्पायसी किंवा तिखट किंवा गोड असं काही
आता गोड मध्ये म्हणाय झालं तर रस आंबा वगैरे
हा हा हा आता गुजरात साईड पण बघ की तिकडे आता प्रत्येक पदार्थांमध्ये कत अससत आहे ना हो गूळचा वापर करत तिकडे तिकडे तिकडचं प्रमाण कमी आहे खूप कारण माझी स्वतःची मैत्रीण आहे ना तिकडे त खानदेश भागातली होती पण मग ते तर तिकडच इकडची जेवण करण्याची पद्धत वेगळी बनवण्याची वेगळी तिकडे त्या लोकांना हे नाही झालेलं ते ते लोकं खायच नाही तेिक कटला तिकट लागत म्हणून आता ती तिथंच हा तिकडच शिकवून गेली सगळं मग ते जाऊ सगळ्या पदार्थामध्ये काहीतरी गुळ आणि एकदम गुळचट गुळचट आणि फिकं जेवण
ह
असं तिकडतं लोकांना तस आवडतं हा प्रत्येक भागात गेलं तर आपलं काही नाही काही स्पेशल असतं बरोबर नाशिक साईड मिस्सळ पाव जस मुंबई साईड वडापाव तसं प्रत्येक काहीतरी स्पेशल रेसिपी असते ना आपल्या इकडे हम आता तसं मी सांगितलं इकडे खांदेच्या भागात ते झालं
हा
तसं कोल्हापूरचा ठेचा म्हणतात आता खाल्ला नाही मी पण मग खूप जण झाले नणंद खूप... हॅलो....
हा म्हटलं टाइम झालाय हा... मम्म्या..